हा काय करालाय?
काय नाही बघा झोपलेले, तुम्ही?
मी पण झोपलेलो आाता उठलोय.
हा हा कालपासून तुम्हाला ट्राय करते तुम्ही काय बघतच नाही आहे.
होय, घेऊन बसतात पोरं मोबाईल आणि मग कुठे वेळ मिळतोय.
हा हा.
आणि दुपारचं काय त्याला झोपत तिथंच झोप लागत्या.
होय तसंच होतय. लहान आहेत का मुलं?
हो एक तीन वर्षाचा, एक सहा वर्षाचा आहे.
हा!
मोठ्ठी मुलगी आहे, मुलगा लहान आहे.
हा!
अ तुमचं?
माझी पण मुलगी आहे तिसरी ला मुलगा मोठ्या गटात आहे.
हा मोठे आहे की तुमचे!
हो आहे थोडे मोठेत.
व्हय काय करताय?
काय नाही हेच की पोरच लहान हेत, त्यामुळं काय नाही करत.
हा हा!
हो तुम्ही काय करताय?
काय नाही घरातच की मुलगा लहान आहे न काय करायचं आता!
हा तेच की काय होत नाही.
हू गाव कुठलं तुमचं?
इचंलकरंजी!
तिथंच आहेसाळ. मी कसबा तालुका कागळी.
हा हा हा!
हू!
हू!
कधीपसून चालू केल!
मी आत्ता दोन तीन दिवस झाले.
हा मी पण पंधरा दिवस झाल चालू केलंय, खर कुणाचा नंबरच सापडत नव्हता.
आ!
आणि बंद केला मग तुमचा काल मेसेज दिसला ग्रुप वर.
हां!
बघुया म्हनलं ट्राय करून मेसेज टाकून दिला.
हा हा कोणाला तर सांगायचं ना!
नाही कु होय कोणाची ओळख पण नाय, इत आईच आहे कर. ताई चं पूर्ण झालंय आता सगळं जाऊबायीचं हाय.
हा!
किनीं आता दोन तीन वर्ष झालं करत्यात.
तुम्हाला मिळालं का नाही मग.
मला नाही अजून.
होय काय!
नाही अजून जा दाखवतेय खरं अजून काय जमावय नाहीत.
हा हा तुम्ही काय कम्प्लीट केलाच नाही का म.
केलोय की काय रिप्लाय आला नाही मला अजून.
सांगायसं ना!
हे पहिला टास्क ये त पूर्ण होऊन दे म्हटलं, मंग सांगाय ते!
हा हा अजून झालंच नाही का!
नाही झालं माझ्या अजून.
हां
हा तुमचं झालं.
नाही तेच सांगते मी आता दोन तीन दिवसच झाले ना अजून माझं पण नाही झालं पहिला मला हे चाललंय ना ट्रान्स्क्रिप्शन चालू आहे जास्त
नाही नाही मला पण नाही पहिला हाच आला आहे की
हो
ह्याच्या पणच सुरुवात होती बघा
ठेव जा की घरात
मग शाळेला सुट्टी असेल आज
नाही होती शाळा सकाळची आज शनिवार नाही का?
हा हां मी एकादशी कार्यक्रम
कार्यक्रम होय काल मुलगीचा होता आज मुलग्याचा होता.
होय आमचा पण काल होता शाळेत आज नाही कालच होता.
हांं
मग आणि काय?
काय नाही बघा मुली शांत आहेत काय बारंक तुमचं मुल
दोघं पण सारखीच आहेत शांत जरा बसत नाही तर झोपलेला आता उठलाय बाहेरच गेलाय.
हो आताच्या मुलं लईच वांड ते बा आमच्यात पण हाय बारक एक पोरंग जाऊबाईच ते पण वांडच आहे.
तो घरात बसतच नाही बाहेरच असतोय.
होय तसच करतात बघा आणि घरात बसले की काहीतरी अ काम लावून बसायचं. हे कर ते कर तेच कि तसं करत बसायचं.
पसारा काढत बसायचं नाहीतर तिला मारायचं तिला तर मारते की केस धरून
तेच कि
हम् काय तर उसाभर करतच असतात ती कायम आता आलता मोबाईल मागालता ती म्हटली बाहेरच खेळ्या म्हणता ना गेलाय.
हा
पाऊस आहे का तिकडं
नाही पाऊस काय आज उघडलं काल होतं. थोडा ते पण संध्याकाळी आलता थोडा नाहीतर नाही तिकडं
इकडे सकाळीच नव्हतं आता काय नाही.
हां हां
जरा येतोय आणि उघडते पूर्ण
हम्म हम् ऊन पडल्या आमच्याकडं आज कडक आता तर आलेय तेवढं कडक
आमच ढगाळ वातावरण आहे वार सुटले. इंचलकरंजीत कुठाय सा तुम्ही
अ जवाहरनगर मध्ये हा तुमचं काय शेत नाही मग
आमचं नाही मिस्टरांच नाही तिकडं आईकडं आहे शेत तिकडं नाही काय मिस्टरांच्या इकडं नाहीय आहे तिकडं मम्मी त्यांच्याकडे आहे.
हा हा माहेर कुठलं तुमचं?
हम् कसं ब समज.
तिथच आहे होय हां हां. माझ तिथं कुर्लेच्या हिथ माहित असेल की कुर्ले.
कुर्ली अप्पाचीवाडी कुर्ली?
हां हां
हा तिकड आहे होय माहेर हा हा. आमचं इथंच आहे माळावरती आहे आमचं घर.
हा तिकड कसबा सांगावला काय म्हणजे असं मळच आहे नव्हे?
होय माळच आहे की एम आय डी सी.
हा होयच की म्हणजे सांगाव मध्ये माझी एक बहीण दिलेली आहे.
कोण?
एकांडे म्हणून आहेत सांगाव मध्ये आहेत त्यानी खरं पण,
हा गावात असतील आम्ही इकडे माळावर आहे.
गाव नाही तिथ पण, तिथं पण माळाच आहे असं तिथं त्यांच्या इथं थोडीच घरं आहेत आणि मग सगळं माळाच आहे. अस हाय.
इकड माळ कॅनऑन च्या तिकड काय?
एवढं काय माहीत नाही मी कधी घरी गेलो नाहीया
हा
हा पण आहे तिथ दिलेली बहीन. म्हणजे जर अस स लांबची बहीण आहे त्यामुळे कधी असं घरी जाणं काही झालं नाही.
हा हा
हां असं.
हा, घरातच असताय का दिवसभर काय?
होय पोरं असतात नव्हे घरात माणसं पण जास्त आहेत काम जास्त अस
जॉइंट फॅमिली आहे का काय? हा हा.
ह, तुमचं?
आमचे नाही अजून, जॉईंट फॅमिली आहे खर दिराच अजून लग्न व्हय नाही. बाकीचे सासू सासरे, होय सासू सासरे आहेत आजा आज्जी आहेत.
होय आमच्यात पण आज्जी सासू आहेत.
आच्यात दोघं पण आहेत. माझी दोन पोर आहेत लहान.
तेच की हो आओ तसच होतय.
हम् बाहेर जायचं म्हणलं कि पोरासनी घ्यायला तर पाहिजे तुम्ही, सगळी जातात कामावर सासू सासरे मिस्टर जातात कामावर.
सासू पण जातात हा हा त्यांनी काय काम करतात?
तिकडे एम आय डी सि लाच की. होय आता आमच्या हित सरास बाईका सगळया एम आय डी सीला जात्यात.
हो काय हा हा म्हणजे त्यांनी पहिल्यापासूनच जातात तुमच्या आधीपासून.
नाही आत्ता चाल्यात आधी घरात कोण नव्हतं नाही आत्ता चाल्यात.
हा हा हां मग काय तुम्हालाच बघायला पाहिजे की होय.
दिवसभर काय काम नसतय नऊ दहा वाजे पर्यंत सगळं आवरतय.
होय बरं आहे घ्या, आता काय सगळे जण घरात बसून तर
होय मग सगळीजण घरात बसून दिवसभर झोपायचंच की.
होयच की आणि
तेवढंच गेले तर हातभर लागतोय नाही म्हणून.
होय होय पाहिजे सोडा काय उघचल्या वळत पडण्यात काय अर्थ आहे ते उघंचच.
कंटाळ येतंय दिवसभर झोपायचं म्हणलं कि
होयच की.
मग उठणार आम्ही सहा वाजता मग सहा वाजल्यास मग तिथंन पुढं असं होते. मग एकसारखं झोपून काय उपयोग आहे.
नाहीच की काय होय दुपारी आवरलं की काय संध्याकायच की डायरेक्ट कामाने काय करायचं असते आता.
ते आमच्या दहा अकरा वाजेपर्यंत म्हणजे ल झालं.
होय भारीच कि मग आमचा नेभ आमच्यात सकाळी नाशतात दहा वाजसतवर दहा साडे दहा वाजतात धुनं भांडी नाश्ता व्हायलाच.
हा.
बारा वाजता जेवण करायला घालायचं.
हा.
तिथनं दोन अडीचपर्यंत जेवण भांडी
होय दिवस सगळ कामातच जातोय की.
अस किं चार पाच वाजता चा प्याला येतात मग तवा जरास बाजारचं कपडे, झाड, लोट तेवढं. आणि मग सात नंतर आणि जेवण.
हा सात नंतर जेवण करतायसा?
होय आठ साड आठ जेवायचं ते जेवण करायचं लगेच जेवायचं.
हा हा.
आठ सव्वाठला जेवय बसतता साडेआठपर्यंत.
हा हा. दिवस सगळा पूर्ण कामातचकी.
होय तसंच होते दुपारी थोडा वेळ
अ झोपाय तर मिळतेय की नाही नाहीच वाटत.
नाही नाही मिळते तसं की नाही अडीच पर्यंत झालं की मग झालं की. तिथन मग आणि काय पाच वाजूस तर लोळायचच की.
होय.
पाचला कायम एक दहा पंधरा मिनिटाचं काम आणि हायच की. आणि सातपर्यंत रिकाम स कायच काय वेळ नसते सकाळपासून असं होते. सकाळपासून दुपारपर्यंत होय तेवढा वेळ.
आजपर्यंत.
हां मग दुपार नंतर काय एवढं काय नसते.
हम्म, पोर शाळेच आणि येतात तोपर्यंत. मराठी मीडियम काय इंग्लिश मीडियम? हा हा.
हा त्यांचा ते अभ्यास करतात त्यांच ते घ्यायला लागत नाही.
हा हो आता कळते ना तस.
कधीतरी जरा असं काय तर घ्यायचं असलं तर तेवढंच नाहीतर नाही. करतात त्यांचा त्यांनी.
हा हा
हम्म
म
मग, आणि काय म्हणताय?
काय नाही झोपलेलो मी पण, ती मुलगी मोबाईल घेऊन बघितले, एक बसलेली
हा
मग आता मॅसेज बघितला, मी म्हटल मॅसेज करून बघूया ही खेळालेत तोपर्यंत
व्हय
हम्म, घरीच असताय व्हय?
होय, घरीेच की
शिक्षण किती झालय?
झालय की, बीकॉम झालय माझ.
आणि घरातच बसतायसा.
सांगालय नव्ह आता, काय काय मग
हम्म, काय तर केलेल बर पडतय आपल आपल.
व्हय, खर तस पाहिजे पण ना.
व्हय
हम्म, अस असतय
पाठी माग पोरासनी सांभाळणार कोणतर पाहिजे.
होय
हम्म, कुठं हायस तू?
अवघड हुतंय सगळ.
होयस की, कशाला उगीच कोणाचं बोल, हाय आपला नवरा आणून देतो तोय म्हणायच, गप खायाच अन
जे काम असय व्हय, आमच्यात बी तसच हाय.
कुणाच्या नादाला लागायच नाहीन काय.
व्हय
खरच की
हम्म, हा हा नंतर हा, मी करतोय इकडन म तुम्ही नंतर करा.
चालतय चालतय
हा
हा, ठेवू काय?
हा हा